फोनच कर.
चुकून झालं असेल ग मी एडिट केलं लगेच आलं मला पण ते ऑप्शन. एडिट करायचं त्यामुळे एडिट के त्यामुळ मग मीच त्या ह्याची अपेक्षा सोडली ग. मिळतील नाही मिळतील म्हणून मग राहू दे म्हणल आता पेमेंट त्यांनाच मिळालं नाही. तर त्यांनी आपल्याला तर कुठन देणार आणि छोटी थोडी पोट थोडी म्हणजे काय एक हजार दोन हजार असते तर काय मी मागूनच घेतल असते ग. पण बारा पंधरा जणांच पेमेंट म्हटल्यावर म्हणजे आप ते आमची टीम सोडून अजून दुसऱ्याची पण होती गं त्यांचं पण त्यांनी दिलं नाहीत. असं झालं मग म्हणलं राहू दे. एक इव्हेंट असाचा पण काय म्हणतात न त्यांच्यासाठी केला म्हनायचं त्यांच्या फर्स्ट टाइम होतं म्हणून त्यांच्या एक्सपिरियन्ससाठी आम्ही सोडून दिला मग मी पण काय अपेक्षा केली नाही परत.
ते मारवाड्यांच्यात केलेलं बरं पडत मग.
हा त्यानी पेमेंट पेमेंट होत नाहीत ग बाकी काय जरी असलं तरी पेमेंट तर हे आपले कसं काय की जरा काय म्हणते ना अस प पे त्यांना असं हा म्हणजे अक्युरेट लागतय सगळं आणि त्यांनी आम्हाला म्हणजे जागा म्हण किंवा रूम्स म्हण किंवा आम्हाला सामान ठेवायच्या गोष्टी म्हण त्याला त्यांनी अक्युरेट काय देत नाही. आम आमच्या सोयी सुविधा करत नाहीत आणि त्यांना इव्हेंट चांगला पाहिजे असं कस होईल ना. तुम्हाला सोई सुविधा तुम्ही जर एखाद्याला चांगल्या देत असला पोरींना चेंज करायला रूम पटकन दिला मेकअप ला वेळ दिला हा बाबा तासभर आहे आपल्याकडे एक थोडीशी व्यवस्थित माहिती दिला. तर आम-आम्हाला पण ओके पडतंय ना सगळं मॅनेज करायला.
आम्हानि पण काल अशी रूम कशी मिळालेली की आधीच तिथं कणी आवरत होती तिथं म्हणजे बाई अशा बायका हा मग तिथंच आम्हाला एक तिथंच साईडला दिलीत कोपऱ्यावर
ते तसंच असत दरवेळेच त्यांचं तसं असत. तसं असतय त्यांनी आधी मागत नाही असं रूम. कि बाबा आम्हाला सेपरेट रूम द्या असं मागत नाही त्यांनी दरवेळेला. ते दरवेळच तसच आहे त्यांचं आणि मॅनेज करत नाहीत ग त्यांनी. किं बाबा नाही नाही आमच्या पोरी आहेत. आमच्या पोरीचं असं ठेवायला द्या सामान वगैरे किंवा यातलं काय असेल. ते सामान तुमचं घ्या. उगच म्हणत असं काय असं पण बोलून देत नाही ग आपल्यालाच प्रत्येक वेळेला मॅनेज करायला लावतात ते तुमचं तुम्हीच मॅनेज करा. असं होतंय ते जरासं हे होतंय. आता ठीक आहे कायचं आता म्हणायचं त्यांना.
नाही तर काय.
तिथं काय एक दिवसाचं काम. कुठं काय आपल्याला तिथे संसार करायचा आहे नाही यात ऑप्शनच नाही. चेंज झाल्याशिवाय त्यामुळ जायचं चार पाच तासाचं काम आहे आपला आवरायचं आणि यायचं ग घरला. हम्म त्यांनाच थोडा वेळ आधी फोन लावणार होते बघ. सांगणार होते असं असं माझ्या त्या इव्हेंट केलेल्या मैत्रिणीच्या मम्मीचा फोन आलाय. आणि तुम्ही पेमेंटच कसं काय काय विचारणारच होता म्हंटलं आता टेरेसवर जाऊया एक दोन चार फोन तर करूया म्हटलं. ते संपूया तर जेवढं होतय तेवढं.
म्हणजे अजून ते आधीचे इवेंटचे पेमेंट द्याय नाहीत होय
हा आत्ताच मी काय केलं मी म्हटलं त्यांना की म्हटलं जोपर्यंत तुम्ही पेमेंट क्लियर करत नाही तोपर्यंत मी कुठल्या मुलगीला बोलवू शकत नाही तुम्ही आधीचच आमच दोन इव्हेंट च पे माझतर तीन तीन इव्हेंट पेमेंट देणार आहेत त्यांनी आधीचे म्हणजे तीन इव्हेंट केले आम्ही त्यांचे सलग त्यातल बाकीच्यांच एका इव्हेंटच तरी पेमेंट दिल्यात त्यांनी माझं म्हणलं की तुला काय मी पुढच इव्हेंट हाय त्यावेळेला त्याच्यातच ऍड करून देतो म्हणले मला असं असं त्यावेळेस ते पुढच्या कार्यक्रमासाठी मॅनेजमेंटला लागणार आहेत मी म्हणलं अरे म्हणजे हे काय मला फॅमिलीअरच केल्यात की बाबा तुझं काय पेमेंट देतो पुढं असंच केलं मग मी समजून घेतलं म्हणलं ठीक आहे द्या बाकीच्याच तरी द्या एका इव्हेंटचं म्हणून त्यांच घेतलं मी मागून आणि असं माझं पण माझं तर तिन इव्हेंटच पेमेंट दिलं नाहीत अजून त्यांनी कितीनच दोन दोन तर राहिल्यात माझं तीन इव्हेंटचं राहिलं
हू आणि आता कालच गेलेला तिथलं
कालचं मी कुठलं इकडं हे इकडं हे तासगावला गेलता तासगावला त्या आप आपल्याइकडच होतं ना का कॉलेज कडच्या दादाच आपल्या आता त्याच पेमेंट तो करणार आता तो कधी करतोय काय माहित आता
हा
हू ते काय करतील करल सोड त्याचा काय विषय नाही अ मागच्या वेळेला तो दिलता मुलांचं तरी पटकन झाल्या झाल्या इव्हेंट दोन दिवसात कायतरी आता ह्या वेळेला काय करतोय मला काय आयडिया नाही हाय
हू झाला ना तिकडचा इव्हेंट कालचा नीट हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो